हॅलो अरे काय झालत मंग. कनेक्ट कराय लागत. हो हॅलो हॅलो हॅलो चालूचयेत.
हॅलो
हम्म येते येते.
अरे काय व्हालं काय माहीत, मध्येच आवाज कटाय
अ ते जिओच आत्ता रेंज आलती तिने डबल केली
ते करुन पाहीले.
आवाज येई लका?
हा आता येते.
हॅलो
हा येतरे. येत का? हॅलो हॅलो वन टू थ्री.
हॅलो
हॅलो
हॅलो हॅलो हॅलो हॅलो आवाज यायला का आता, हॅलो
हा येतोय आता.
आवाज यायला का नाही. हा तेच म्हणला.
येते येते.
काय चालूये म्हणलं.
अव काय अंबानीचं काय झालं.
काय मेसेज टाकला होत,. कंप्लेंट करतोय यार मी पण ते ऐकतच नाहीतये. कीती कंप्लेंटा केलत्या ह मागं.
अरे
दीवसातून दोन तीन दोन तीन कॉल लावायचा, हम्म
जिओवाले आ, मला गवथीच नाय कराय लागली.
होना ना सिरियस घेत नाहीत ते, म्हणतात काय गावाले काय केलेलं
हाना ना, अरे आत्ता फाय जी आला डायरेक्ट. गायब झाला.
कॉल वर नाहीं चालत फाय जी.
हावं
हम्म ते एक प्रॉब्लेम आहे त्याचा अलगच काहीतरी.
सिम्पोर्ट केलं तरी वी आय च काय चालत नाही एवढं.
काय नाय वी आय बेकारे ये, येच बरं हाय आपल. जिओच पण ती चालत नाही, म्हणल मला वाटते एअरटेलच चांगलंय आहे. हम
हो स्पीड ते देते काहीतरी...
त्याच फायु जी चालते पण जरा मालेगावच्या बाहेर गेले का नाही मंग चालते.
हां
हम्म
मालेगावची लोक जरा कंप्लेंट करत नाही तर,
काय नाहीत नाही लोक म्हणतात द चालायला चालत्या
अ, तट्यार,
हो ना, मै केलत्याना मदत पण काय ये डबल हे केलं, मला वाटलं हे जास्त चांगलं चालते काय,
हा ह काय नाही कालपासून पैेशनवा लागेल.
हो ना पाण्या पाण्या वातावरणामुळें अजूनच ही होती.
हो वातावरण अजून त्याॅचि लाईट गेली की, बंद करून टाकते अजून कुठं, पुलावर?
नाही हो गावात गेलतो मी, कुणीच दिसला नाही.
घरी घरी कोण नाही आल सचिन दादा लायब्ररीत
हो तुमचं घर तिकडे आहे ना रे, तुम्ही आहे का नाही तीही दिसत नाही पलीकडे झालं. हम्म ते कुठं आधीच घेतलं होतं का तुम्ही, काय म्हणजे प्लॉट इकडं घ्यायचा होता कुठं दुसरीकडें?
नाही रे हेच होत.
ओ कस आहे इकड? बांधलं कमी कमी झाले असतील. बरं,
हो
मगच्या आधी राहायची
आपलं हे नाही का इकड पाण्याच्या, टाकीच्या तिकडं
मालेगावात तच काय?
शाळा माहितीये का तुजी? हो.
होती हे काय इंग्लिश शाळा ती काय नाही आहे तरं
विवेकानंद!
विवेकानंद का? हो हो तिकडे आहे ना ती पण्यास टाक्याच्या अलीकडे आहे. हम्म!
हो.
तिथं बरं आहे, चांगलंच तिथं घर घिरी मोठे बांधले आहे.
अरे आता लवाढली तिथं खर.
ते नवा मालेगावात पण लय ये म्हणजे घर मोठे मोठे बांधलेले.
तिकडे तर कॉम्प्लेक्स बांधायलागेलत.
हो ना.
मोठे मोठे
आपल्या इथं नाहीत काय करत फाट्यावर एवढं आता.
फाट्यावरचे माणस बरे गरीब झाले तिकडे
काहीही
आपल्या इकडं तिकड खायाप्यायला पण किती त जास्त आहे तिकडे इकडे काहीच नाही
हम्म तो नाही इकडं काहीच नाही करंत पाणीपुरीचा एखादा गाडा असते फक्त
हम होव
ते काम ते बी करत नाही
कुठ कुठे आहे बदमशेकचं
ती गाड त्या कोपऱ्यावर एक गाडा असते ना शाळेच त कोपरा नाही ना तिकडं पलीकडं जरासा एकच असते पण ते हा तिथं काही नसती तिच्याकडे जास्त चालत नाही ते म्हणजे असंच राहायची ते आपणच
हा वाजत काय गेलं
गेला का काय
हम्म आला किती आहे ते डॅनी भाईला बोललं का नाही मगं आज
नाही ना त्यानं फोन नाही उचलला काय माहिती बिझी आहे वाटते घरी आहे का कुठे आहे
नाय घरी नाय
मय कॉल वेस्ट माहे कॉल वेस्ट गेले ना दोन आता काही नाही माझ्याकडे चान्स
असं म्हणता येते का?
होण संपलं आता ते दोनी वेस्ट गेले उचलले नाही कि का नेटवर्क नसल ती डायरेट बंद होत आसतेत संपली समाजा
हा हा माय पण एक तासच झालं आता अजून
मग एक नाही दीड कॉल त म्हणजे हे दीड कॉलच बराबर झाला फक्त मा बाकीचे सगळे तसेच झाले काही काही कमी
टोटल करा
जास्त पाच हा जाऊदे मि आता दु त काही नंबर पाठवतो फोन करा म्हणंतो मला
हं हं
हम्म करत राहा म्हणतो कामा म्हणतो मी हम्म पाण्याचा आवाज यायला असेल नाही इथं पाणी पडायला माझ लक्षच नाही
पाण्याचा
हम्म. आवाज नाही का यायला काहीच
नाही.
हो बघ इथं असं गच्चीच पाणी पडायला खाली, कशाचं?
हो काय
हम्म. पाणी चालूच आहे आता बोरले येती तीकडे पाणी मस्त आता
बोर आलं असेल ना तुम्हाला आता
नाही ना आलं नाही मला वाटतें याची सेकंद पण लय आरामशीर पडतात का काय माहित अं?
त्याचे सेगन मला तेेच वाढाव लागले
लय आरामशीर पडत ते, म्हणजे दोन सेकंदाचा एक सेकंंद आहे वाटते ते.
ते मगापासून पा आलात मी . जरा लय आरामशीर झालं.
हम्म.
स्पीकर वर टाकतात ना टीव्हीत.
स्पीकरवरचा ऑप्शनच नाही. डायरेक्ट कॉल इथे कट करू शकतो, आपण उचलू शकतो.
हो.
नाव येते पण इथे गणेश रामराव शिंदे.
हम्म.
त्याची ब्रांच वाशिम लय दिसायला लागली भाई.
काय? ब्रांच काय?
या ॲपची.
हो वाशिम चे आहेत ना ते, समजा डेव्हलपर असतील त्याचेे.
हा हा.
हम्
कल एक्सप्रेस मिलने की कोशिश की.
चाल मग पाण्या भोवत जाऊ कुठतरी मस्त.
हम्म.
जाऊ म्हटलं कुठेतरी.
जाऊ ना, कालच प्लॅन अजून कॅन्सल झाला वाटत.
पाणी वळलं की वसं लागते म्हणून.
सध्या काहीच नाही पाणी, आता भुरभुर चालू आहे बारीक बारीक दिसत बी नाही आहे म्हणून.
पण ओलं होऊन जाईल.
हो वल्ल तर होऊ दे जरासं हम् काय करताव
कोणचं? नवीन पिक्चर बघायलात कंदा.
हॅलो हॅलो वन, टू, थ्री, फोर..
ते व्हायला का अल्फा?
सिरीज आहे ती? काय पिक्चर आहे काय?
हो पिक्चर हाय
नेटफ्लिक्स आहे का? कशावर आहे?
नाही नाही आत्ता आलेलं
अल्फा म्हणजे ती ह्याचा वाटते छत्री मध्ये सिरीज निघली होती.
हम्म हा तेच सर
ती एकदम अशी काय एवढी काय विशील का नाही
हम्म. पाहली च
गेमतरन हॉलीवुड ची काय मग पाहिली असाल.
हाऊ..
ते बॉलिवूडचे पार नाही बा मी काही ते सिरीज असले की नाही लंब्या लंब्या हे करतात
अच्छा साऊथ चे काय?
हम.. नाही साऊथचे जरा बरे असतात इंडियन काढतात ते नाही आपल्या इकड हिंदी हिंदी
हं
स्पेशल बॉलिवूड व्हालिवूडच्या ते जरा लॉजिकच्या बाहेर चालतात ना
लाॉजिकच नसते काय मले तर वाटते अंबानी डबल कम्प्लीट करा त्या
मी करतो तकडे आता डबल एक कम्प्लेंट करतोय म्हण तो काय आहे असं
हम्म.. जिओ चा टॉवर कुठे रहील मले का
जिवोचा टावर का? पेट्रोल पंपाबशी आहे वाटतील
हं..
जियो आहेत वाटते ती कारण ती मदत येते ना
होऊ
हम...
इथ मस्त कार्यक्रम चालू झालं.. मले नाय वाटते तुम्हाला येतंय का तिकडून -
अरे मी कोणालीच नाही लावतायला माहिती एकच प्रॉब्लेम दाखवायला आता मलां वाटतं सबमिट कराय लागतील सगळे मग तवा रिफ्रश होईल
मी आता रिसिव्हच करतो पाच सात जणांचे फोन रिसीव्ह करतो लागेल ना कोणाचा नाही म
अ
सगळ्यांनाच नंबर देतो पाठवून फोन कराच म्हणतो..
हा
हम..
टोटल किती आले मग आज दहा